हॅलो.
हॅलो, नमस्कार.
हॅलो नमस्कार, कशेआस तुम्ही? मी पण बरय आणि सांगा तुम्ही काय करत होता आता?
अं आता मी माझ्या मुलांना शिकवणीला सोडून आलो.
हो का? तुम्ही घरा घरा घरा नाय शिकवत तुम्ही घर
नाही घरी काय होतं बऱ्यावेेळेस म्हणजे मुलं ऐकत नाय. म्हणजे आपण त्यांना व्यवस्थित शिकवतो. पण ते ऐकत नाही घरी त्यांना असं वाटतं की आपल्या घरचे म्हणजे आई वडील आहेत. काय करतील म तिथं जसं ते आपल्याला
तेत बरोबरय बरो मुलं नाही ऐकत बिलकुलच नाही ऐकत त्यांना मारा त्यांना काही करा त्यांन्ला अं काय कशाची गोष्टीचं त्यांना लालच पण दिलं ना की तुम्ही तुम्हाला हे भेटल तुम्हाला चॉकलेट भेटेल तुम्हाला मॅगी भेटन, तुम्हाला पास्ता भेटन तुम्ही शिकून घ्या तुम्ही माझ्याकडं शिकून घ्या पण ते ऐकतच नाही बिलकुल बिलकुल ते बिलकुल नाय ऐकत नाय.
हो. त्यांना जर सांगितलं पण अस की तुम्हाला काहीतरी आपण घेऊन देऊ तुम्ही पहिले हे वाचून घ्या तुमचा अभ्यास करून घ्या. तर ते म्हणल नाय पहिल आम्हाला ते गोशीत पहिल घेऊन द्या म आम्हाला.
बरोबर आय असंच माझी मुलं पण असंच करतात. पण मी का त्यांनला ना असं त्यांना मी ना अस ते डर दाखवलं की ट्युशनमध्ये ना व्हिडिओ दाखवली होती त्यांनला. कि ट्यूशन मधी ना एक टीचर असती ती ना ते अ लाकड ना मुलाना मारते खूप मारते अशी मारते ना की त्यांचा ना रक्त बाहेर येतो. मग त्याला मी विचारा तुम्ही माझं का शिकणार का ट्युशनला जाणार? मग ते म्हणतात आमला ट्युशनला नाय जायचं आम्हाला तुझेकडच शिकायचय. तर मी आम्हाला घरी शिकायच पण फिर मी त्यांना सांगते की ना तुम्ही माझ्याकड शिकायचं तर व्यवस्थित माझेकडे शिकायचं मग मी तुम्हाला ट्यूशनमध्ये टाकेल. असं मला वाटलं ना की ते नाय ते ऐकत नाहीये माझा मी आस ना खो अस नाटक करते की मी ना फोन लावते ट्यूशन टीचरला की मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन ये ते तुम्ही ट्युशन घ्यायचे त्यांना ना लाकडाने मारा. मग ते ना माझं सगळं ऐ कत्यात की हा मम्मा आता मी आता करतो करतो करतो मी करते आता.
हो थोडक्यात म्हणजे त्याला आपला घाबरावं लागतं त्याला तुम्ही त्याला आपला म्हणजे ते सध्या ते मुलं आपल्याला एकदम अ गॅरंटी घेतात एकदम आपल्याला.
आजकालची मुलं ना ऐकत ते आणि एक अजून ते चाललंय ना की मुलांना मारायचं नाय मुलांना त्यांना त्यांचे दिमागवर त्यांचे बुद्धीवर ते असर पड तोय हे होतो ते होत हा हा.
हो तेब, ते तर आहेच. सध्या म्हणजे कस मुलं आता सोशल मीडियावरती जास्त त्यांना ऍक्सेस भेटलय त्यांना म्हणजे ते सगळ्यांकडे मोबाईल असतात. घरात मोबाईल भर भरपूर भरपूर असतात. तर त्यामुळे तर हा ते बघतात मोबाईल मधी हा कि असं म्हणजे इंटरव्हल चालय असं. कि मुलाला मारायला पाहिजेल आमचे मुलं आमचे आई वडला आम्हाला मारतात. तर कसं हे करायचं म्हणजे त्यांनी आम्हाला ओरडलं ते कस म्हणजे त्यांना कसं ओरडायचं की आम्हाला मारतायत ए त्यांना नाटक त्यांना हो ते ड्रामे करतात. सध्या अशे मुलं
फक्त मोठ डोळ करायच ते अशी करतात ना की आजी बघा मलाग मम्मा मारते मला बघा मला म्हणजे आता मी त्याला हात पण नाय लावले काय बोलले पण फक्त डोळ तर असं दो लो मग जोरात जोरात रडतं ना की हा मला मारला खूप मारलं मला असा रडतो असा रडतो कि मी किती मारलंय त्याला मी त्याला हात पण नाय लावलेला अस. पण असं रडतो तो ते ड्रामा आयत खूप.
हो ते तर हायचं आता सध्या जी जनरेशन जी हाय आता म्हणजे ज्यांची मुलं हायत लहान मुलं हायत ज्यांची मुलंही त्यांचे ऐकत नाय, पण ते जेव्हा ते लहान होते त्यांना आपल्या आईवडिलांचं ऐकावं लागलं होतं. त्यांनी आपल्या आई वडिलांच मार खाल्लं होतं. पण आता तेच त्यांचे आई वडील त्यांच्या नात्या पोत्यांला हा नात्यापोत्यांना ते म्हणजे हे करतात की नाय आमच्या नात्यापोत्यांना मारायचं नाय. किंवा त्यांना ओरडायचं नाय एकदम प्रेमाने बोलायचं. पण ज्यावेेळेस त्यांनी आम्हाला शिकवलं. किंवा त्यांनी आमचं पाल पोषण केलं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला अस कड प्रेमाने नाय. लाकडानी यानी. छडीनी ते नावळ च हे केलंय.
हो बरोबर. पण आजची आजकालची मुलंयेत ना बिलकुलच ते ना डिप्रेशन आस कधी कधी दाखवतच पुढ्यामध्ये की मुलांना मारल डिप्रेशन मधी चाललंय खूप घरी सोडून घे घर सोडून हा बरोबरे. तर आजकालची मुलंयेत ना. त्यांना त्यांना पण काही बोलू पण नाही शकते. ते खूप राग दाखवतात आपल्याला. ऐकतच नाय. तर मग आता मी काय केलंय मी ना आपल्या मुलाला म्हणते की तुला टू मध्ये नाही जायचं ना तुला तू एक काम कर. तू ना माझं एक काम माझी मुलगी ना माझ्याकडे शिकतच नाही. त्याला मी म्हंटलंय माझ्या मुलाला की तुला ना ट्युशन फीज देईन मी. तुला फक्त ह्याला ना हिलालाना तू ट्युशन दे. तो असा खुश होतोय ना की हा, आता मज मी ना ट्युशन टीचर झालंय. आता मम्मा मला पैसे देणार. फीज देणारे माझी. मग त खूप ना त्याला इंटरेस्टेस त्याला.
हो त्याला जिमेदारी वाटते. की मला माझ्या माम्मानी मला जिम्मेदारी दिली. कि मी आता मोठा झालोय. आणि हा मी मोठं झालोय आता. आणि मलाही म्हणजे काहीतरी भेटेल त्याच्यामधनं.
हो. मग आता त्याने तेच केलंय. माझ्याकडून ना मला म्हणतो मी ह्या हिला शिकवणार. अ ते बाराखडी मग मला ना पैसेच पाहिजे. मग म्हणत मला माझी इची फिज पाहिजे एक दिवसाची. मग मी त्याला म्हटलं हो बरोबर ठीके. तू ह्याला हिलापहला शिकव मग मी तुझ्या अ
हो हे मुलाना लगेच लक्षात राहतं की, आपण त्यांना काय देणार आहे. कि बा तू हे कर. तुला हे भेटेल. पण ज्यावेेळेस आपण सांगतो की तू अभ्यास कर. किंवा तू तुला काहीतरी आपण त्यांना काहीतरी करायला सांगतो. कि पुढ जाऊन तू दोन मिनीटांनी हे कर. किंवा थोड तासाने तू काहीतरी काम दिलं. त्यांच्या लक्षात राहत नाही. किंवा त्यांना काय आपण अभ्यास त्यांना काय शिकवलं काय. चांगलं काय शिकवलं. ते ते त्यांचे लक्षात राहत नाही. पण असे काही गोष्टी असतात. की तू असं केलं तर, तुला हे चांगली गोष्टी भेटणारे. त्यांच्या लक्षात एकदम
हो ते ते हा ते लक्षात ठेवतात. बाकीची गोष्ट त्यांना काय गरज असली लक्षात ठेवायला. ते जे लक्षात नाही ठेवायची असते ना ते सगळं त्यांना लक्षात असतं. की हा मम्मानी मला असं म्हंटलं होतं. की हा तुला हे भेटणार. ते भेटानार. तर मग ते ल फ लक्षात ठेवतात. की हा की मला हे भेटल. आता मला पाहिजे. ते पाहिजे. आत्ता पाहिजे. तर आत्ताच पाहिजे. अव त्यांना त्यांची आच आ त आजकालच्या मुलांना त्यांचेकडना पेशन्स नसतात. कि हा मम्मानी म्हंटलंय की तुला उद्या भेटणार. या तुला भेटणार ते. तस नाय त्यांना समजतच नाही. ते म्हणते की आताच ते आताच पाहिजे. नाही त अम्ही ते अशी ओओरडत की हां मला आताची आत्ताच पाहिजे. नेहत
आता सध्या कसंय ना? हो आता सध्या कसंय ना. की बाहेर मुलांना वा खेळायला जागा नाहीये. पहिल्यासारखी आपल्यासारखी हो म्हणजे काय आता ते बाहेर खेळत नाही ते घरी राहतात. घरी राहून ते टी व्ही बघणार किंवा मोबाईल बघणार तर ह्याच्यामुळे काय होतं त्यांचय ना हे फोकस हे त्यांचे कमी झालंय. त्याच लक्झरी च हे असत ध्यान ते कमी झालंय ते बाहेर जातानी कसं होतं बाहेर गेलेलं आपण की आपला माइंड फ्रेश होतो. लोक, मित्रामध्ये खेळलो किंवा आपण बॉडी एक्सरसाइज झाली आपली
आताच असं ऍटमॉसफियर झालंय ना की मुलांना आपण बाहेर सोडूतच नाही शकत. अ मी तर आमचे गेटचे बाहेर हा गेटचे बाहेर आम्ही सोडतच नाय. कि काय कॅमेरा पण लागलेत पण कॅमेरावर पण आम्हाला हे नाय की
जर कॅमेरा आपण बघितलं, कॅमेरा मध्ये कोण आल, मास्क त्याने लावलय मास्क लावून त्योव येऊन कोणी उचलुन नेलय मुलाला आपण कॅमेरामध्ये बघून काय करणार ना कुठं लेऊन गेलय कि कधी निहून गेलेय मास्क लावलेला कुठला माणूसय काय आहे ते शोध शोधून पर्यंत ते आपलं मुल कुठं गुल असणार. हाय ना त्याच्या त्याच्या ऐवजी ह त्याच्याऐवजी म्हणजे कसं आपण जर मुलांना आपलं आपल्या समोर ठेवलं की आपण जास्त लक्ष आपण स्वतः ठेवलं.
बरोबरय हो. ही खरी गोष्ट आहे की नाही आपण आपल्या मुलांना बाहेर सोडूचणाय असं वाटतं त्यांना ते ना जेलमधी कैदयत कि ना ते बाहेर तिथ असं कधी कधी अस त्यांना पण पार्क मध्ये घेऊन गेलो ना ते असे करतात ना ते जेलमधून ते बाहेर आलेत. हा परिंद आलेत अं हो. त्यांचं खूप विचित्र ते त्यांच त्यांच असतं.
आपल्याला म्हणजे कसं आहे ना आता सध्या पूर्ण लक्ष द्यावं लागतं की म्हणजे जर एक आपण जर पार्कमध्ये नेलं पण असं आपण अस आरामशीर बसू शकत नाही की आपलं अस ठीकय आपला मुलगा आता खेळणार त्यांच्या पाठीमाला लक्ष द्यावं लागत कारण काय पुटं काय होईल ते आपल्याला नसत. त.
हो.
ते आपला क्षण एक एक क्षण आपल्याला आपल्या मुलांवर लक्ष द्यावं लागत तर मी आता मा आमच्या माझ्या मुलांना शिकवनीला सोडून आलो दारापर्यंत सोडून आलो मी. म असं नाही की खाली सोडल किंवा ते माझ्या बिल्डिंग पा माझ्या बिल्डिंगच्या पासन दोन बिल्डंग, एक बिल्डिंग सोडून दुसऱ्या बिल्डंग मध्ये ते शिकवणी आहे हो शिकवणी हाय पण कसंय मी स्वत त्यांनला ते दारात पर्यंत सोडून येतो आणि न्यायला पण मी स्वतः त्यांच्या दारातून घेऊन येतो. ते शिकवण्याची टीचर म्हणली की नाही आता मोठे मुल झालेत ते स्वत हा पण येऊ शकतात मी म्हणल नाही मी जोपर्यंत येत नाही तो पर्यंत तुम्ही त्यांना सोडायच नाही. म्हणजे आता सध्या इतक आपल्याला लक्ष ठेवाव लागत आपल्याला माहित नाही आणि सध्या काही आपण जर असं केलं की नाही कायतरी काय होईल बघून घेऊ मग पुढं, तर असं काय झालं पुढं जाऊन मग आपण त्याला रिवट करू शकत नाही ते आपल्याला भीती असती.
बरोबर आहे खरी गोष्टय आपल्याला खूप ना आजकाल आपल्याला खूप ते ना एक पॅरेंटिंग ते चालल ना की आ खूप ते जबाबदारीचं काम आहे. पहिलं असं नव्हतं आपण कुठं पण फिरायचो. कुठं पण जायचो. आपल्या आई बाबांना काहीच- माहिती नव्हत की कुठं चाललाय आमचा मुलगा? क दिवसभर बाहेर खेलाय हं खेळायचो.
आता सध्या कसं आहे ना? की एक माणूस पाहिजेल म्हणजे काही तुम्ही करा. आता सध्या फायनान्सच्या हिशोबाने रिक्वायरमेंट आहे की, दोन्ही म्हणजे- आई वडील दोन्हीनी कमवलं पाहिजे. तरच म्हणजे संसार चालतो पण जर- दोन्ही बाहेर गेले- कामासाठी. आणि बा पाठीमाग मुलांना स सांभाळायला कोण नाहीये- जर मुलाला काय झालं की आपण हे कमवून हे इतकं सगळ काय करून काय करणार? तर एकाला पाठीमाग थांबावं लागतं. मुलांकड मुला-
बरोबर ए. बरोबर ए. खरी गोष्ट ए. खरी गोष्ट ए. आपल्याला खूप- ते ना सगळं आता त आपल्याला सगळं काय बघायला लागतं की आपण असं नाही स सोचू शकत की- हा. चला जाऊ द्या आपल मुल इथं खेळतेय तिथं खेळतेय. इथे जातील तिथे जातील. काय नाही होत. काय नाही होत. तर आता आपण सगळ सगळं काळजी पण हो.
आपल्या घराच्या बाहेर एकदा मुलं गेलीत- कि शे शेजारी कोण राहतं? किती म्हणजे किती- प्रेमानी बोललं असलं कोणी. किती काय असलं किती जुनं नातंअसलं- तरीही आपण कुणाही वरती विश्वास करू शकत नाही आ- -ता. म्हणजे भरे कितीही - किती हां. किती चांगला माणूस असेल- पण आपल्यासोबत काय होईल? हे आपण जर विचार केला नाही- तर पुढं जाऊन जर पश्चाताप करून काय अर्थ नाहीये. त्याच्या अदोगर जर आपण त्याला- हां. त्याच्यावरती जर आपण चांगलं अं- क्यूयर केलं. म्हणजे त्याला आपण प्रिव्हें प्रिव्हेंटिंग केलं हे लक्ष ठेवलं- इथे म्हणजे ते बरं आहे. ते सोयस्कर असत राहत हो.
बरंय. खरी गोष्टय. चला तुमच्या संग बोलून खूप चांगलं वाटलं मला.
हो मलाही. तुम्ही वेळ दिला तुम्ही. हो तुमचा तुम्ही वेळ दिला त्या- धन्यवाद. आता फोन ठेवतो मी. हो.